हॅलो!
हॅलो हा बोला काय म्हणताय. काही नाही बस ठीक आहे.
आवरल?
हो आवरलं.
तुमचे तर मोठे आहेत म्हणून तुम्हाला काही वेळ लागत नसेल आवरायला.
नाही पण मग कसं आल्यावरती जेवण वगैरे त्यांना द्यायला वगैरे मग आलं की कसं जेवण केलं की लगेच ट्यूशन ला जाते ती लहण.
ह हं
अ मग त्याच्यातच टाइम वगैरे जात असत म्हटलं हो मान्सून सेल लागलेलं आहे काही खरेदी वगैरे केली की नाही?
नाही नाही बाबा! हे सध्या एवढंच पोर आचं चाललं आहे कुठच वेळ नाहीये असाया.
अनु सगळ्या ठिकाणी पावसाळ्याचा एक महिना झाला. के लगेच सगळे दुकानदार माणसं सेल काढतात.
ह
प्रत्येक दुकानांमध्ये म ते कपड्यांचं अससो प्लास्टिक
अहो मग वर्षभरात अस त्यांनी साठवलेलं नवीन माल ते एकत्रच काढत हात ते जसं काही आपण बघा दिवाळीच्या वेळेस म्हणतो किंवा दिवाळीच्या शॉपिंगच्या जुलै महिन्यातच जास्त येतात जुलै किंवा मग ऑगस्ट ऑगस्ट रेंडिंग पर्यंत आहे ना जुना माल काढून टाकतात लोक म सेल सेल सेल सेल म्हणून सगळं काढून टाकतात. शेवटी शक्यता ऑक्टोबर मध्ये राहतो म्हणजे राहतो सेल. ऑक्टोबर नंतर नोव्हेबर, डिसेंबरमध्ये दिळी येत
नाही नाही दिवाळीच सगळं नवीन माल येतो ना?
म्हणून ते ना जुना माल आहे ना सेल म्हणून सगळ काढतात. असं मान्सून सेल अस
पुरुषांचे पण कपडे वगैरे किती म्हणजे पाचशे पाचशे रुपयाला तीन तीन टॉप देतात आणि तोच आपण जर असं इतर वेळेस गेल ना तर सातशे आठशे रुपये शिवाय येत
टेक्निक राहते ती या लोकांची टेक्निक राहते. यूज कर जुना माल जास्त दिवस ठेवून तो खराब होतो बरोबर मग त्यापेक्षा हा, ठेऊन खराब होतो जागा सांभाळतो त्यापेक्षा मण तो सेल म्हणून गेलेला तरी चाला. आणि लगेच ते पुढच
पैसे त्यांचे होतात ना मग
तेवढेच पैसे होतात आणि उरलेल्या पैशांच ते तोच पैसा त्यांचा म्हणजे सपोज आता एखा दिवस. त्यांना हजारची होती त्यांनी सेलमध्ये पाचशे ला देऊन टाका. वरचा पाचशेचा बेनिफिट त्या पुढच्या याच्यामध्ये काढतात. ना म दिवाळीच्या लॉटमध्ये काढून घेतात बरोबर. की टेकनिक राहते त्यांच्याकडे धंदेवाईक लोक आपल्याला वाटत ब हे सेल करता ये आपल्याला स्वस्त त ते स्वस्तात वगैरे काय नसतं ते स्वस्तात वगैरे काय नसतं ते.
हो एक बाजूला एक ऑफरच त्यानी डिफेक्टिव्ह सेल असत. त एक डिफेक्टिव्ह सेल पण लागतो.
डिफेक्टिव्ह सुद्धा काही लेडीज घेऊन जात का बरं जाऊदे आपण करून घे व्यवस्थित घरी गेल्यावर मिळतय आपल्याला स्वस्तात असं सुद्धा
तेच तेच तेच आहो काही काही साड्यांमध्ये काय असतं पण सांगू का तुम्हाला, देतात काही काही का काळतात त्याच्यातनं भरपूर म्हणजे असं मागच्या वर्षाचा पण माल आणि काही असल तो पण माल असा मिक्स करून नवीन जुना मिक्स करून न का ते विक, आता जर कधी घ घ्यायला गेले ना साड्या वगैरे भरपूर भरपूर साड्यांचा इथे प्रॉब्लेम आलेला. कि एक एक ते दोन मीटर साडी कमी येते. म्हणजे त्याच्या दोनच निऱ्या पड आणि पदर पडणे आणि एखादी जा जुळबाई असली तर तिला आता शक्यच नाही ती साडी घालण.
आपण आपण पैशाकडे बघून विकत घेतो. कि नाही नाही सेल मध्ये ए सेल मध्ये ते ती लोक ह जुने लोक म्हणत नाही ते रस्ते कि मा मालस अस ते मी म्हण तसच राहतं ना मध्ये तस राहत. रस्त्यावरच स्वस्तात मिळत आणि मग त्याला तेवढी पण नसते ना क्वालिटी पण नसते ना?
क्वालिटी नसते की ते अजून दोन महिने जाईल म्हणून. ते दोन दिवसात खराब होत.
हा दोन दिवसात खराब होतं तसं तुम्ही क्वालिटीची वस्तू घ्या दोन पैसे जात पण मग ती क्वालिटी असते. आणि ती दिसून पण दिसून पण त्या कपड्या अंगावर जरी घातल्या ना तरी कळून जाते की या ड्रेसची क्वालिटी असं तुम्ही अडीचशे रुपयाेची ट्रॉपची आणि अडीच हजाराच्या ट्रॉपची बरोबरी लावू शकता
म, नाही नाही नाही अहो हे अडीचशेचं किती जास्तीत जास्त दोन, तीन महिन जाईल. पण हे अडीच हजाराच तुम्ही किती पण वर्ष वापरा तीन चार वर्ष तर आरामात.
आरामात जा आणि तुम्ही अडीच अडीच हजार ज टॉप डेली यूज ला वापरणार मी बरोबर आणि अडीचशेच अडीचशेच टॉप तुम्ही बाहेर घालायला वापरणार. हा फरक य अस हा फरक असतो. अडीचशेचा टॉप घालून तुम्ही, अरे! हे तरी चांगलं दिसतय का त्याची क्वालिटी ती कशी दिसते. अडीच हजाराचा टॉप घरी घालायला अरे बाई हे जर घातलं तर हे घरात खराब होऊन जाईल मी चार वाजा बाहेर जाऊन येईली ड्रेसवर.
बरोबर आहे असं मिेळीच. बर बर!
कारण लेडीज ना छान वस्तू बाहेरच घालण्यासाठी बघतात बघा तुम्ही घरात आडीच्या हजाराचं. स डिनर सेट घेत ना तर ते घरी घरात लेडीज आहे ना इतकी भारी काही करते ना नाही नाही पाहुणे आले तेव्हा काढल तो डिनर सेट.
हो म्हणजे सांभाळून, सांभाळून
ह सांभाळून सांभाळून ठेवला जातो मग घरातल्याचा जीव नसतो का? घरात खाऊ शकत का ते अडीज हजाराचे डिनर सेटमध्ये नाही नाही पाहुणे आल्या तेव्हाच काढेल मी
नाही नाही मग त्या त्याच्यापेक्षा ज आनंदेत पाहुणे का पाहुणे एक दोन दिवससाठी तर आपण तर रोजच असतो ना मग आपण कधी त्याच्यात आनंद घ्यायचा
आपण मी जरी म्हणते ना, मी जरी म्हणते ना तरी माझ्या घरात डेलीचे वेगळे कप असतील आणि बाहेर पाहून येला तेथवर वेगळेपस्तील आहे की नाही हे खं सांगा तुम्ही?
हो हो हाय आहेा महिलांच नको आपण असं वाटत. जाऊ दे घ्या कोणी आले पाहुणे तर जरा चांगला दिसायला प्यायचं नाही असं तसं आणि आपण म्हणतो जाऊ द्या रोजचंच पाहिजे त्याच्यात चहा वगैरे काही नाश्ता जाऊ द्या.
हे ही मेंटॅलिटी प्रत्येक लेडीची छोट्या कमी व्हायची असो किंवा साठ सत्तर वयाची अस त्या लेडी प्रत्येक लेडी मेंटॅलिी की नाही बाहेर कोणी आल गेलं ना तेव्हा चांगलं दिसायला पाहिजे. हा घरात कसंगी वापरलं तरी चालेल. असं असत चांगल्या वस्तू तू आपल्याला बाहेरच्याच लोक दिसायला पाहिजे घरातलेली फक्त असं असतं. असं असतं.
ह. ते कसं असत अहो महिला का असं म्हणतात कारण एखाद वेळेस फुटून वगैरे गेलं तर मग ते सेट व्यवस्थित दिसत नाही.
दिसत नाही.
म्हणजे चार जणांना आपण सेम देऊ आणि एकाला वेगळं दिलं तर ते आपल्यालाच ऑड वाटतं ना त्याच्यामुळे महिला असं म्हणतात की नाही. थावण्याला तेव्हाच आपण युज करू असं असतं हा.
कपड्यांच बी आहे चांगले कपडे आपण घरी वाल्याला काढतच नाही चांगला ड्रेस तो खूप वेळा घालून झाला तेव्हा घरी काढ घरी कााडयला काढत.
वापरायला कळून टाकतो हो की आता याच आता रिटायरमेंट झालं.
असं असत असं असत नाही तर तुम्ही आज घे जरा तर तुम्ही उद्या घरी वापरायला काढूच शकणार तुम्ही किती विचार केला तरी का झाग तेवढेच
हो बरं बर आहे हो खरंच
तर लेडीिजला नाही त्या एवढ्या म आठ आठ नऊ नऊ हजाराच्या पैठणीस सुद्धा घेतो त्यांची सुद्धा तीच कंडिशन आहे. ते सुद्धा आपण घरी पालत नाही कदी काढायला आपल्याला हम्.
त मला सांगायचं म्हटलं लग्नामध्ये महिला एवढं माग माग घेेतशा म्हणजे आता तर शालू वगैरे घेतच नाही समजा लग्नाचा ज लग्नाचा जो ड्रेस असतो. त घागरा वगैरे किंवा नऊवारी तो एवढा कॉस्टली असतो दहा दहा पंधरा हजाराचा घेता आणि काय? एकदा काय लग्न झालं चार पाच तासासाठी तो जसा कपाटात पडतो कि ते दोन वर्ष तीन वर्ष काही होत. त्याला हात लावला जात आणि ते एक एक बॅग मोठ्या मोठ्या बॅगा ते फुटतात.
माझ्या भावाच्या लग्नाला पाच वर्ष झाले माझ्या वहिनीने काहीतरी अठरा काही एकोणवीस हजाराचा वगैरा घेतला आणि प्लस तिने त्याच्यावर ज्वेलरी वगैरे अस बऱ्याच गोष्टी घेतल्याल्या तो घाबरा पाच वर्ष झाले. ति अजून त्या बॅगतून सुद्धा काढून नाही काढलं जस. तो आईच्याकडे पलंगात पडलेला आहे तसच बहिणीच्या विलग्नाला चार पाच वर्ष झालं पाच सहा वर्ष तिचा सुद्धा रांघातीथच पडलेला आहे.
आपण पण जर तेच पैसे वाचवले असते आपण अजून दुसरे कपडे घेतले असते तर किती छान हा नुसता कपाटात ठेवण्यासाठी गेला ना.
ना आता मी माझावाला काही तरी सतरा हजाराचा शालू होता पण मग शालू होता माझा शालू होता म्हटल्यावर मला दोन तीनदा कसाही युज करत.
हा शा ती शालू म्हणजे साडीच असते एक प्रकारे हो तेी घालता येते आपल्याला
ती घालता येई म्हणून मी त्या दृष्टीने चालूच घेतला. यांनी दोघांनी ते घेतले त्यांनी पण थ्री पीस घेतला दादांनीी ते ड्रेस घेतले काय नाही पडले त्यांचे ते कपडे
मग काय ते एकचदा घालून होच ह फक्त जास्तीत जास्तीत बडजपर केिली तर दुसरीे
दुसऱ्यांना माझ्या लग्नाच्या साड्यांचा इ तोच फायदा झाला. मी घेतल्या सगळ्या काटा पदराच्या साड्या पण ते रियूज होतय माझ्या सगळ्या रियूज होत. सगळे वापरल्या जाते ह सगळ फंक्शन न घालल्या जातं. असं नाही का ह याच फंक्शन लाग्यात म ते चांगली वाटत सगळ्या रियुजेबल साड्या झाल्या माझ्या तसं झारा तेच चाललंय ना ट्रेन मध्ये काटापदराच्या ह तशच आहेत.
हो तेच चालू आहे सध्या तरी
तुमच्या वेळेस तर काय आता लग्न आता लग्नांमध्ये किती नुसार शोबाजी झालेली फक्त मेहंदीला वेगळ्या सकाळी संगीतला वेगळा लगेच ते मग एंगेजमेंट असेल तर एंगेजमेंट ला वेग
एंगेजमेंट म्हणजे दिवसभर त्या दोन तीन दिवसातून दिवसभरात तीन तीन चार चार कपडे चेंज करा.
तेच सांगतेनी आमच्या घरासमोरच आता लग्न होतं त्या त्या मुलीने एका दिवसात कमी क मी चार ड्रेस बदल म चार
हम्म कारण हे सारखं याच्यावर फोटो नको ना जास्तीचे
मग आपण ब पैशांचा चुराड किती पैशां कितीचोराडा आहे विचार जा ना.
पण ते एक आपण एक विचार करू पण ते काय म्हणतील आमचे हौऊस कधी होईलमुळे एकच जात असत अस मी नसतो तो ते काय हौशीला मोल नसतं ना तसंय ते हा ते तर आहे गरजेचं. आहे ते हो ते तर आहेच. पण मग आता कसं तर जनरेशनच तसं येत आहे.
जनरेशन अशी जाते कुठे लग्न व्हायचे. दारापुढ लागायच मंदिरात लागायचे ए छोट्या मोठ्या कार्यालयात लागायचे आता तर काय ती शोभाजी सगळी
तेच ते शोभाजी शवबाजीला अस तर सगळे मोहात पडताह.
तठीच ना.
सगळे महत् पडतात. श ओके हो हो हो ठीक आहे बाय हो.